हॅ
टीव्ही बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय. काम झालीत की. हम्म, तुझा अभ्यास झाला?
झाला, म्हणजे उद्यापासन करणार आहे.
व्हय. मैत्रिणींचा काय फोन आला नाही?
नाही आल.
हम्म, काय करायल्यात मैत्र -त्रिणी
काय कामात असतील काय माहिती?
फिरायला जाणार नाहीसा काय मैत्रिणी मैत्रिणी सुट्टीत?
तुम्ही पाठवून दिनासा.
कुठं जाणार आहे गोव्याला?
हम्म गोव्याला जातात
हम
जवळ पाठवत नाहीसा आणि गोव्याला पाठव
हम्म आणि काय मग सुट्टीला मावशीकडे गेली नाही? सुट्टी लागल्या-
हम्म
मग जेवायला जाणार जाणार होता ते प्लॅन काय कॅन्सल झाला?
होय एक मैत्रीण फोन उचललीनय
हा काय नाही तब्येत बरी वाटाल्या काय? हम्म दवाखाण्यात
काल जाऊन आलेय की.
आणि एकदा
आणि एकदा कशाला?
आणि काय?
काय नाही. भैयाचा
मला करतोय व्हय.
हम्म हम्
ब
पिक्चर कुठला बघितलीस काल ह
ओडिसा ओडिसा
चांगलाय स्टोरी कशी आहे.
होय चांगलीय.
कशावर आहे? हम्म हम्म मग आता मराठी ब- पिक्चर आलायत की नवीन.
काय झाला
मराठी पिक्चर आलेत की नवीन
ह हलत
हम् म आं
आणि का मांजर नाही आहे. ते हच पोरग रडाले साईड
हम्
मार आलात.
भांड पडलेला आवाजला
इच भांडं पडलं
हम्म हम् ह
त्यानी मारालात त्याला
हो
हम्म
हम्म कती व बला
ह सात मिलत
किती झालं मग
ह बोल तर बईला आत्ता साडेतीीन मिनिट झाले
हम्
मग उद्यासन काम करायला आत् तिचा फोन आलेला नाही तुला आलेला
हम् काल की एलती की त्याच बरोबर बोलायल त की तासबर बोलाल तो
हा हा मला वाटलं आज
तुझ्या भावाला मावाच भावाला बोन केली नाहीस
नाहीय गेलो
हम्
करायचं त्याला नंतर काय माहिती गेलं त्याला बोोलवले नाही का मावशीनं
नाही
मग त्यांच त्यांच्या कुटुंबाला बोलवलय मी इकडचे चालले ना
नाही
माैरे हेना पण बोलवली नाही खाली
खाली पण नाही
हम्म
मग
ऐ तन किती वाजता निघणारे
साडेसात ला काहीतरी जाणार आहे अ व
आणि का
औषध किती टायमाचे आणल्या जाऊ
हा
औषधं किती टायमाची आणल्यास
ह सकाळ संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तीन टाइम
हो ह् हम खाल्ली नाहीस
खल्लो हो की सकाय दिल
हम्
चाल ते करतो राम अनेकदा
हम झालं